हॅलो!
हा काय करतेस?
काय नाही, आता चहा पिला तु पिलीस काय चहा?
हम्म, घेतलं की हा.
आवाज येतोय ना माझा?
हा, येतोय येतोय, माझा?
येत येतय.
हा हा, ते कॉल लावायच्या आधी पहिला, कॉल लावा लो आणि सर्व्हर मध्ये प्रॉब्लेम आहे असा ऐरर आला
हो हम्मम्, कुठे राहतेस तू?
मी काऊणे गाव, माहती आहे का तुला?
कोणत?
काऊणे इकड आदमापूरला जाताना ते गारगोटी रोड
हा आद, नाही आदमापुर माहिती त्या ही बाकीची मधली म्हणजे गावं नाही माहिती.
हा, हा.
हा, आदमापु जवळ आहे का तुमच्या तून?
ड अदमापु हम्.
आदमापूर जवळ आहे काय तुमच्या इथून?
होय जवळ आहे, एक दहा मिनटावर हाय. होय, जातय आम्ही सारखं जाते कधी पण मनात आलं की जाते. मग ये क तू, पण कधी तर घेऊन जात हम्.
हा येणार कि नक्की येणार. किती मिनिटाच्या अंतरावर आहे?
दहा मिनिटं, दहा-पंधरा मिनिटं लागतात. म्हणजे, असं जा हम्म.
हा हा, हा, भारी आहे कि मग.
हम्म.
आदमापुरच म्हणजे असं अ तिथं ते बाळू मामाची भाकीत तेन म्हणजे ते असं कधी आमोषा असते ना ते म्हणजे.
हम् ते वर्षात न एकदा असते भाकणूक आणि तर रविवारचं तेन, हम्म. ते एकदाच असते ग ते त्यावेळी ते जन्मोत्सव सोहळा असतो कनी. त्यावेळी असते ते आता नवर आपलं कस महादेवाच नवरात्री अस तस ते बाळूमामांच पण असतय नऊ दिवस.
होय
आणि त्यात त्या हां नऊ दिवस ते पराक्रम असतोय.
हां हां हां
हम्म असते लय गर्दी असते. तर बसच सापडत नाही. हम्म
होय कॉलेजला तेन जायला काय?
जे पंधरा दिवस. हम्म तिथ कर मोठा भंडारा तेन असतोय ग, भंडारा लय लांब लांब न लोक येत्यात तिकड विदर्भात. न तेन वगैरे असते. लय लांबण आणि त्यांच्यासाठी बस नसत्या फक्त आदमापूर सोडत्यात.
होय अरे बापरे त्याच्यामुळे गर्दी
हम्म आम्हाला तर कॉलेज ला वगैरे जायला बसच थांबत नाही त्या वेळी अमावस्या वगैरे असली तर जात नव्हतो कॉलेजला. त्याच साइडला आहे नी गाव म्हणजे कॉलेजच त्या आमवस्या, रविवारी. अस लय गर्दी असते, त्यावेळी बस तुला सगळ्या आदमापुर दिसतात. दुसऱ्या कुठल्याच दिसत नाही.
होय काय ऐवढी गर्दी असते.
होय तू कधी आली नाहीस?
म्हणजे अस आधी मध्ये आलेलो. अस म्हणजे ते अमावस्या ला तेन नाही आधी मध्ये अस म्हणजे शांत असते ना तेव्हा. तस आलोय हां मग.
मस्त वाटतय अस सगळ भंडारा हम्म दर्शन भेटत नाही, मग दर्शन शन भेटतय.
हां मग तुम्ही अमोशेला पण जातय तुम्ही तिथ आदमापूरला.
हम्म
आमोशाला पण जाताय काय आदमापूरला? अमावश्याला जाताय काय तुम्ही आदमापूरला? हां हां हां होय
सगळे अस सगळ्यांना जमत असल तर जातोय नाही तर मग नाही. चांगल लय कारण बस भेटत नाही ग मग. गाडी नाही हम्म गाडी नाही त्यामुळ बसन जायला लागतय ना.
हां हां हां
हम्म मग बस भेटत नाही लवकर त्या वेळी आमवस्या अस आमवशाच्या आदल्या दिवशी. अ आधली एक दिवस दोन दिवस गर्दी असत्या एवढी गर्दी असत्या.
हम्म होय मग इथ भक निवास तिथ म्हणजे महा प्रसाद तेन म्हणजे अस रोजच असतोय ना महाप्रसाद रोजचा असतोय ना?
होय रोज असतय रोज सकाळी अकराला चालू होतय. ते दोनला बंद होतय.
हम्म अकरा ते दोन असतय. आम्ही गेलेलो एकदा, एकदा भेटलेला महाप्रसाद आम्हाला छान असतोय महाप्रसाद.
होय छान असते, मस्त असते सगळ.
हम्म
हम्म आणि आंबील असत्या, रविवारची आंबील असत्या. तिकड तिकड वरती जायला लागतय.
हां हम्म हम्म हम्म तुमच म्हणजे ते गावात म्हणजे ते आता गावाच्या तिथ तेच आहे काय आदमा
हम्म
हम्म अजून बाळू मम्माच बाळू मम्माच अजून एक आहे ना ग ते अ तिथ आत दुसरीकड एक मंदिर आहे ना? अजून एक आम्ही तिकडे एकदा गेलेलो.
मेतके म्हणून आहेत हम्म मेतके म्हणून आहेत तर हम्म तिकड तिकडनच ते पुढे जायच मोरगुडच्या.
पहिल बाळूमामाच्या मंदिरात यायच. मग मेटक्याला जायच ना.
हम्म तिथ खांब खांब आहे तो बाळू मामांनी रवलेला तिथ अस निगेटिव्ह एनर्जी काय असेल ती निघून जात्या तिला हे केल्यावर फेरी मारल्यावर. हम्म
होय आम्ही गेलेलो तिथ दोनदा होय गेलेलो की. ते खांब तेन बघितल त्याला फेरी पण घातलेली दोनदा तरी गेलेलो. दोन
होय नॉर्मल माणसाला फेरी मारली तर चक्कर येत्या म्हणून.
चक्कर येत्या?
होय का होय ना होय. आणि निगेटिव्ह अस म्हणजे आता भूत बीत लागलेल ते म्हणत्यात. तसले ते जवळच जाईत नाहीत त्या डांबाच्या.
हम्म
अस हाय हम्म.
हम्म हम्म हम
मग तस तस झालेली माणस तेन तिकड नेतात बाई केवढी.
होय होय
आमच्या गावातल्या इथल्या पाठी मागच्या गल्लीत दिदी आहे तिला झालेल.
झालेल त्यांना! मग निघल काय मग त्यांच म्हणजे अस वाईट शक्ती.
निघल की एक दोन वर्ष होत.
एक दोन वर्ष?
हम्म
म्हणजे काय करा म्हणजे काय करायच मग एक दोन वर्ष.
तिथ ते त्यांच गळ्यात तेन बांधायला देतात ग, आणि तिथ तो खांबा आहे त्याच्या फेरी मारायला लावत्यात. खर ते ते निगे निगेटिव्ह असतय कनय त्याच्या अंगातल ते घेऊन जाईत नाही त्याला त्या डांबाजवळ. अस काय तर.
हां हां हा म्हणजे दोन वर्ष ती बाई काय करायची म्हणजे अंगात तिज्या आहे अस म्हणजे कस समज समजल त्यांना अस?
ती अस अ चिडायची तेन. डोळ मोठ करून सगळ्यांसंग बोलायची. आणि म मग ते लागलेल तिला सांगित आपल्याला हम्म फाट्यावरचे जळांन तेन आणायला जायची ग मग त दोन ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट झालेला मग ती लागलेली मग म्हणून सांगितलेल तिला.
आई शप्पत तसच दोनवर्ष राहायची घरात ती मग मुल तेन आशी म्हणजे
हो नाही नाही अन अनमॅरिड होती.
अनमॅरीड होती. हम्म हम्म हम्म हम्म हम्.
हम्म आणि ते होय आता नॉर्मल आहे तर लग्न झालय कि तिच. हो बाळ आहे तीला हम्म.
वाईट शक्ती पण असते ती आता मग.
होय ते आणि मुल आग ते लग्न ठरलेल आणि तिची पत्रिका वाटायला चाललेली ती. नवरा मुलगा आणि हम्म त्याचा मी
मग त्या दो त्या दोघांचा ॲक्सिडेंट झाला होय तिथ?
हम्म
हम् हम्म,
आमच्या फाट्यावरती लय ॲक्सिडेंट झालाय बाई काय सांगतो आमच. कळंब्या पासून आमच्या निघव्या पर्यंतचा रोड सगळा चांगला नाही.
हम्म हम्म. होच की अस म्हणजे आता नवरा म्हणजे लग्न ठरणार आहे बाबा म्हणजे त्या मुलाच. आणि ऍक्सिडेंट झाला म्हणजे त्याच म्हणजे असं अदुरच राहिल ना सगळ. त्यामुळ ती आत्मा भटकत असेल तिथ त्याज अस हम्म अवघड हाय.
आम्हाला य कधी पण येते अस म्हणतात दुपारी तेन जायच नाही एकला तेन संध्याका काही जायच नाही सहा सात कधी म्हणजे कामावर होतो तवा हां कमावर होतो तेव्हा त्याच वेळी यायचो की. कुठल एवढ काय वाटत नाही ते तिची टायमिंग असत्या.
हां ते टामिंग अस कस वेळ असतय ते वेळेत जर अस काय घावल तर मग काय होतय अस. म्हणतोय आपण त्या टायमात ते त्यांच कधी टायमिंग असते ते आपल्याला माहिती नसतय.
होय आपल्याला काय माहित नसत. ते जाला त्याला माहिती.
होय. होयच की हम्म, चहा पिलीस का नाय?
चहा घेतला मगाशी. गावात गेलतो चूलत्यांच्या घरात तिकड
हां हां. हा हा हा.
मग आणि जेवण वगैरे
काय नाही. झाल की
बर.